बरं ग हॅलो.
नाही येत. जा.
चांगलं आहे की मग तुला आणि कशाना लवकर बनवाल.
हम्म हम्. तो पर्यंत निवांत.
पेशंट आहेतती पाठवली का कुठ पेशंट म्हण काल ना. तक्रार केले या पाटील सरन.
अरुण पाटील सरांचा.
ह्म्म्.
काय काय वाजलय?
हम्म. ते
काय तक्रार केले?
ते कीटक च मागताय तुम्ही चेक केल का बगायला. असं तस काय काय पेशंट म असं काय सांगायचं नाही.
हा
ह ह आत्ता आहेत का नाहीग पेशंट
आता नाहीत.
हम्म हम्म
जे आज करायच होतं का नाही इमर्जन्सी. आज पाठवडी बात सरी त्यांना सांगित बो मॅडम मॅडमना.
हम्म
मॅडमनी सांगितल ना चारवाजता करतील म्हूणन पण ते काही मानत नाही. होत त्यांना लवकर लवकरच जायचं होत ल कर करायच होत वाट तुम्ही शि्टी मागून तर ते फोन लावताना मॅडम फोन पण घेला टेशन गलं त
ह हा
हम्म, हम्म.
काय करतस आहे तू? तू काय करते?
जेवलोय आता.
हम् आं ते नव्ह असं व्हायब्रेट का वायलं? काय.
फोन आयलाय काय कोणाच ऐकू यायला मला फोन.
काय माहीत. कॉलिंग प्रोसेसिंग कार्या. बस पण आली म्हणून.
चालू अस कट करू नको.
करालो. हेच ना म शामलीचा कॉल यालाय ऑनलाइन. हा, मी.
होणार काय लगेच तुमच?
हम हम
हॅलो.
हॅलो.
काय ग ही.
अगं बोलणार असलीस तर बोल खरं हे कट करू नकोस.
हॅलो.
लगेच हे कर.
काय ते हॅलो बोलकी
कुणा संग बोलायल्यास नेमक?
तुयासंग बोलते.
बोलणार असलिसच तर बोल तीच्यासोबत खरं हे कट करू नकोस. लगेच आवर खर.
बज
इथं कॉन्व्हर्सेशन व्हायला लागते काय तर.
हाय की चावी कट केलती मी तुझा फोन. ती पण क्लास मध्ये आहे. काय करायच ग सांगना.
काल किती पेशंट झाले?
चौवदा.
सुट्टी नाही म्हणा मग तुम्हाला.
आं
सुट्टी नाही म्हणा तुम्हाला.
कसली सुट्टी आणि काय.
ह्
आणि परत मॅडम
अ काय ते किडनी स्टोनच लय असतात का नाही.
हम्म
आप डाऊन म्हणजे?
बर! तेच असते सगळ आणि टेलिव्हिजन. असलं तर
रल्वी साप्टहन मी बघायच काय, मॅडमकडे बघायचं काय.
हम!
अपडाऊन असल आणि पेशंटला पोटात दुखत असलं की नाही
हम्म!
म्हणजे काय तर त्रास होत असला, आणि नीट नक्की माहि नसल पेशंट ला कि मुतखडा आहे, किंवा अपेंडिक्स आहे. आणि हिला पण कळना की नाही कळना झालं की नाही बघत्या सगळं. मधी पोटात दुख नाही, नाही आता पेशंट म्हटलं सगळीकडे पोटात दुखायले म्हणून सुदेकडं बघत्या पण आणिला काहीच दावड झाली उजव्या साईडला बघत्या बघायच उजिव्या साईड ला बघितली की नाही लगेच अपेंडिक्स काडून ठेवायचं.
अपेंडिक्स
हा.
होय लहान मुलांंच तसंच करते ती.
हा! मग कि मी उजव्या बाजूला बघत्या. आणि तिथं पण काय गावलं नाही की नाही, मग उलट झपायला लावत्या.
आ
उलट झोपायला लावत्या.
हम्म!
मुतखड्याच बघायला.
हम!
ते अपेंडिक्स एक ठरलेल हाय आणि मुतखडा. अपेंडिक्स एक ठरलेलं हाय आणि मुतखडा
काय खायाल्यास?
काय कुठ खायालोय झोपून बोलायले.
काय कुर कुर यायलय.
कुरकुर आवाज कुटे यायलय मम्मी ते
असं हेजा कुरकुरे चा आल्यागत ‌
कॅरीबॅग मधलं काढाल्या ग मम्मी.
फोन स्पीकर वर हाय काय?
नाय.
जरा हाळू, जरा हाळू बोलतो पप्पा झोपल्यात.
काय ते?
जरा हळू बोलतो पप्पा झोपल्यात.
बर बर तुझा आवाज असा खीदळया यायलाय आसा कानाचा पडदा फाटल आसा आवाज यायलाय. हाळूच बोल.
काय म्हणालतीस?
काय म्हणालतो लक्षात येना माझ्या, जेवलीस पूज्या? भूक कशी काय लागली तुला येवढ्य गिळून
एवढंस एवढं कुठ गीळलोय ते जरासच गीळलोय
मला भूक लागणा
चहा पिली आशील
नाय चहा नाय प्याला
मला असं टेन्शन आल्यागत व्हायलय कुठलं आलाय काय समजना असं डोकं फिरायलागलय माझं
अभ्यासाचा आल असल
कुठल्या अभ्यासाच कुठला अभ्यास
असल कॉलेजचा
नाय काय विषय बोलत नय सोड मी ते काय आता एम. बी. ए. ला कुठलं असणार विषय मला सांग की काय माहिती माहिती हाय काय नाय तुला हे आणि एम. सी. ए. ला काय हाय तुझी
स्पेशलायझेशनच सब्जेक्ट हाय त्याला ह फायनान्स आणि शेअर मार्केट च एम. बी. ए. ला
एम. सी. ए., एम. सी. ए.
एम. सी. ए ला काय माहीत नाय ग एम. सी. ए. इंजिनिअरिंग वाली तेन करत्यात भावतेक
सगळ हेच हाय सोड पोरींच हाय मी म्हणालोय भक्तीला एम. सी. ए ला घालायचं
एम. सी. ए. ला
हम
घाला.
ये भी ठीक इ
लास्ट इयर ते जात नाही सेकंड इयर.
नाय सेकंड इयर
भेटलेली परवा कॉलेज मध्ये
काय म्हंटली
ते लेटर आणायला गेलतो तव्हा
हा हा हा
शा म लेटर ग ते कास ते व्हॅलिडिटी ला लागते आम्हाला.
ह ह ह. ये ते न्हव तू फोन आलाय.
कुणाचा?
तेच की मगाशी लता मॅडम. कोणाचा माहिती का तो, उचलू कट होत नाय नव्हा,
राहुदे की काय बोलणार आहेस.
तर राहूदे मग
घेणार नाहीस नव. हा ती लता मॅडम नाही तुला माहित नाही मला.
धामणी कोण आलंय काय बग ग ह तसा आवाजच आल्यावरच झालं. तोंड काळ मिट झालय काम सोडणारण लागला ते.
आहो म्हणतंय काय म्हनल्या.
हम्म. हम् थांब अट जाते. ठीक
ह
हो
दुःख द्य ते दार पुुढच आहे ना मम्मी. लाडू. हो देदी हय म्हणाली मामा झोपलाच लाडू हॅलो.
हो.
हॅलो हॅलो. ऐक बारा मिनिटान कोलकट होईल. हॅलो.
क
हॅलो हॅलो. हे ममी दंगा करुनको म्हण काय झालं त्याला हॅलो,
ह
ह
ते
हॅलो. ऐकू आली का नाहे. सातशे. हॅलो.